हॅलो.... ते कंटिन्यू दाखवत असलं ना, तरी आपले हे होत आहेत. हॅलो.....
हो... का बट मला तीन कम्प्लीट झालेले दाखवले. फक्त.
माझे चार दाखवलेत आत्ता. बरं... -बरं... बेल्जियमचा, आपण बोलत होतो. कसा वाटला, म्हणजे जरी सात महिने होते. तरी तो देश. म्हणजे कसा वाटला? बेल्जियम.
आपला देश तो. म्हण सगळ
हो, का पूर्ण म्हणजे, असं हेय का जसा हॅलो, ऐकून येते मला थोडं रेंज मध्ये येतं का?
हो... - हो... -हो... -हो...
बरं... - बरं... - बरं... म्हणजे, तिथं बेसिकली काय म्हणजे? एक्झॅक्टली भारतामध्ये कसं वेगवेगळं सगळं हे आहे. अ... म्हणजे कशी लोक करा वगैरे, सांस्कृतिक आपला देश कसा छान आहे. तसं बेल्जियमचं काय वैशिष्ट्य वाटलं?
तसं, तिथे काहीच नाही. बरं म्हणजे तर आम्ही फिरलो ना. तर मग फक्त आजूबाजूने आम्ही ट्रेन मधून शेती बघितली. पण मग अँक् क्च्युली तिथं काही नाही. मग आजूबाजूच एक पॅरिस किंवा फिरलू तिथं होतीस. स्ट्रॉबेरी ची शेती बघितली.
बरं.. बरं...
त्यानंतर खूप मोठं असं, टुलिप्स ऐकलंय तुम्ही? टुलिप्स
हो... टुलिप्स, विषय ऐकलाय फारसा नाही माहिती टुलिप्सची फुलंच आहेत? ना त ह
फुलांचं ते बघायला गेलेलं होत. त्यानंतर पॅरिसला गेलो होतो. ते मला खूप आवडलं.
पॅरिस! ओके
पॅरिसचं खूप म्हणजे अक्षरशः आपण काय म्हणतो. टीव्ही मध्ये पण नाही बघितलेलं. असं तिथे त्या राईड्स वगैरे होत्या ना खूप म्हणजे एकदम एक एक्सेलेंट बघण्यासारखं लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ते सगळं खूप सुंदर बनवलेलं होतं. त्यांनी तिथे आम्ही गेलो होतो. एक दिवस
अरे व्वा!
अ पॅरिसचा तो टॉवर मला नाव नाही आठवत ए जगात ला उंच हो हो आयफिल टॉवर बघायला गेलेलो होतो. पण, हो खूप सुंदर म्हणजे मला डिझनी डिझनी बघा ते डिझनी म्हणून
ह डीझनी लँड वगैरे आपल्याकडे असत. तिकडचं नाही माहिती मला.
हो नाही, तिकडे गेलेलो होतो. तिथे ना म्हणजे, म्हणजे इतकं बघण्यासारखं आहे ना तिथं ना म्हणजे तिथून यायचीच इच्छा होत नव्हती.
अरे वा वा वा! मग पुढच्या वेळेस करा प्लॅनिंग अ
हो आता पण चाललंय परत जायचं
हम्म हम्म हम्म हम्म जायचं जायचं नक्की हम्म तेच ना
पण असं ना काही दिवसांनी पण असं येते आपल्याकडची आठवण असं ना आपल्याकडचं वातावरण ते सगळं असं
पूर्ण कल्चरल डिफरन्स असतो ना तो.
हो
न तिथलं जेवणापासून सगळ्या गोष्टी बदलात
हो हो म्हणजे आता तिथं भेटता कांदा टोमॅटो ते ज्या वस्तू खातात ना. त्या कमी पैशामध्ये भेटतात. पण, आपल्याकडचा जो भाजीपाला आहे ना. आता, हे अ दोडका शे वग्याच्या शेंगा आंबे तर हे खूपच महाग भेटतं.
हो, ते त्यांच्याकडे पिकतचं नाही ना.
तर मग ते जेवणाचं पण आता समजा, बाजरीचं पीठ भेटत नाही. तर आपल्याला असं इच्छा होती. की, आता बाजारीच भाकरी खावा. असं
ते तर आहेच. तेवढा फरक पण त्यांचे कांदे पण आहे ना. कांदे किंवा कोबी असे जांभळ्या रंगाचे
अ, हो येतात, येतात पण तशी टेस्ट नाही आपल्यासारखी.
हो, कारण
एक कांदा घेतला ना, एवढा मोठा त्याच्यात मध्ये भाजी होणार आपली. कोबी जर म्हणाल ना, तर खूपच कडक कोबी तो असा.
हो, आणि तिकडचे फळ कसे वेगळे असतात ना, अँवाकाडो.
हो, तो मला तर बिलकुल नाही आवडलं ते. आणि टोमॅटो हुतेत खूप आंबट.
हो, त्यांचं ते वेगळच असतात टोमॅटो. हो, आणि कांद्यांची साईज पण खूप मोठी.
हो, त्यानंतर डांगर होतो डांगर.
हा ना, वॉटरमेलन का?
नाही, नाही हे काय म्हणता, लाल भोपळा माहित.
लाल भोपळा ओके.
तर बिलकुल, हो मला बिलकुलच टेस्ट आवडली नाही, म्हणजे कायतरी विचित्रच टेस्ट.
आणि त्यानंतर रताळे होते, त्याचे पण बिलकुल. त्यांच्याकडे खातात ते, कमी हेच्यात भेटले पण बिलकुलच टेस्टच नाय आवडली.
हो, त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? अ, काय म्हणतात रताळ्याला इंग्लिश? मध्ये, शिनच्यान काय म्हणतो. शिन बघत असाल तर, शकरकंदलान काय म्हणतात?
शकर का नाही, हा हा स्वीट, स्वीट पोटॅटो.
अ, आपल्यासारखेच असतात का ते लाल, का वेगळा कलर असतो?
ल, असतात लाल पण असतात, पण त्याची टेस्ट म्हणजे एकदम बकवास.
हो ना, आणि माती कुठल्या रंगाची असते गं, जशी आपली काळ्या रंगाची असते आपल्या इथली शेती.
तुम्हाला सांगू का आम्ही जिथे राहत होतो ना, पूर्ण पॅक.
अरे बाप रे.
म्हणजे, बाहेर निघाल्यानंतर, मी फक्त ती मुलं खेतात ना. मला. आता बरेच दिवस झाले बट, तेवढीच आठवते की ती मी व्हाईट कलरची रेतीमध्ये खेळायची. आणि आहेत माती, बट आम्ही जिथ खेळायचो ते पूर्ण सपोस्ट. ट्रेन किंवा मग ते पूर्ण त्येनी पॅक केलेल वा बाहेर पण जेव्हा घराच्या बाहेर पडाल ना तर सगळी फर्ची वगैरे टाकलेले रस्ते.
अच्छा, म्हणजे कॉँक्रिटीकरण करत असलं तिथून ते.
आणि आपल्यासारखं एवढं हे बिलकुल नाही ट्रॅफिक वगैरे.
हा, हा नाही तिथं खूप लांब -लांब अंतरावर असे घरं असतात ना.
नाहीत, घर आहेत जवळ- जवळ खूप. सेपरेट तुमच असेल तर मग ती वेगळी गोष्ट हाय, बट आम्ही असं अपार्टमेंट मध्ये राहत होतो ना.
हो, आणि त्याचं हे पण आणि आपल्या याच्या भारताच्या तुलनेत कसं रेट कसेत आपले?
रेट, आपल्या अकॉर्डिंग तू खूप, खूप. म्हणजे आपल्याकडे जर अस कमपेअर केलं तर साठ हजार प, आम्ही तर महिन्याला भाडच द्यायचो त्यांचं.
पण सॅलरी तेवढीच.
हो सॅलरी पण तेवढेच देता हो.
हा अडीच लाख असेल सॅलरी अडीच लाख रुपये भारतीय रुपयानुसार. तर मग तेवढ भाड परवडत.
हो हो मग. तेवढं होतं ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला जर चार लाख सॅलरी देता येत साठ हजार.
हो ओके हा हा. ते आहे मग काय, पण करमत नाही ना तिकडे.
नाही इतकंसं नाही बरं का म्हणजे आता ते प्रत्येकावर डिपेंड ऍक्च्युली.
आता आमचे पण एक असं म्हणजे यांचा मित्र आहे ना.
हम्म हम्म.
तर कंपनी काय करते पाच वर्ष ठेवते. कंपल्सरी तुम्हाला ते बोलूनच घेणार.
अच्छा, बॉन्ड केलेला असतो का?
हो हो पण मग हो मग ते तर मी. तरला थांबायचं होतं त्यांनी काय केल. सोडून दिला आणि तेथेच जॉब शोधला.
अच्छा म्हणजे म नागरिकत्व घेतलं सिटिझनशिप.
हो घ हो तर मग ते. ते म्हणजे त्यांना ठीक आहे त्यांना काय म्हणतो आपण होऊन गेल त्यांना करमलं तर त्यांनी...
हम्म, प पैसे मिळाले असतील ना आणि..
पैसेही खूप पैसेही खूप भेटतात ना.
हो आणि ते कसं असतं तिकडे लोकसंख्या कमी असते ना. त्यामुळे तेआ... आपल्याला हे करतात म्हणजे प्रेफरन्स देतात आपल्याला.
हो आणि हो हो.
आणि आपले भारतीय लोक आहे ना. काय म्हणतात त्याला हुशार असतात त्यामुळे ब्रेन.. ट्रेन हा शब्द ऐकलाय का कधी मग तिकडे परदेशात. भरपूर आपल्याला हे येतात मागणी असते. पण आता काय वर्क फ्रॉम होम झाल्यामुळे.
हम्म तर त्यांच्या वाईफ. ची डिलिव्हरी पण त्यांनी तिथेच केली.
फ्री करतात ती लोकं असं ऐकलय मी.
अ तेने नाही तेने नाही सांगता येणार मला कारण.. आम्ही फक्त ट्री्रीटमेंट घेतली होती सात महिने.
बरं बर बर कशी. ट्रीटमेंट कशी होती खर्चिक होती का अशी?
हो खर्ची कच होती ती पण.
बरं बर बर.
पण एकदम म्हणजे ते. खूप आपल्याला असं म्हणतो ना त्यांना प्रेम खूप त्या लोकांना असत. हो, खूप केअरफुली अस हो.
हम्म तेवढं ते असतं त्यांची हॉस्पिटॅलिटी तेवढी जबरदस्त असते बर का.
हम्म
तेवढं ऐकलंय गेली तर नाही अजून प्रत्यक्षात कुठे बघू आता जायचं हे आलं तर ऐ की नाही पण आता हे युद्धामुळे नाही जावंस वाटत
हो ते पण आहेच
कधी अंगावर पडेल आणि आपण ढगात जाऊ सांगता येत नाही
तेच मला ना म्हणजे खरंच असं वाटतं ना की आपलं देश म्हणजे इव्हन मला
खूप सिक्युअर आहे ह्
शहरापेक्षा पण मला ना खेड्यात खूप आवडतं कारण जो आपलेपणा तिथं भेटतो ना
हो शहरात म्हणजे कसंय सगळ्यांची दारं बंद असतात तोंडावर इस्त्री केल्यासारखी फिरतात गावाकडे गेलो ना आपण नुसतं उभं राहिलं तर चार लोकं आपल्याला थांबून विचारतात कधी आली बाई काय आली हाय की नाही तेवढं प्रेम आणि आग्रहाने बोलवतात तसं शहरामध्ये फक्त हाय हॅलो
आणि मदतीला तेवढे धावून पण येतात असं म्हणजे
मंग शर आपली खेड्यातली गोष्टच वेगळी असते गावाकडची गोष्ट खेडं म्हणजे अगदीच हे नाहीये पण आपलेपणा जो असतो ना
हो हां तो खूप म्हणजे ते मला खूप आवडतं आपलेपणा खूप आहे तिथं असं
हो आणि आपला कसा नाशिकचा भाग आहे त्यामुळे नाशिकची गोष्टच वेगळी
हो आणि जे अजू जो आनंद आहे ना शेतातून काढून आणि ते आपलं स्वतःचं घरचं पिकून खाण्यामध्ये ना तो खरच खूप मोठा आहे ऍक्चुली तेवढं पॉसिबल नाही आहे पण मग जितकां होतं तितकं आपण करू शकतो
नाही इथं कस ही कर्मभूमी आहे पुण्याची आपली जन्मभूमी आपली नाशिक त्यामुळे ते प्रेम वेगळंच असणार आहे कायम आहे की नाही
हो ते तर आहेच
नाही नाही आमच पण इथं झालं ना आपलं सेटलमेंट झाली ना आपल्या इथं भाड्याने घेऊन द्यायची घरं आणि गावाकड परत जायच बाप्पा हे तर ठरलेलंच आहे हे की नाही मग काय तर बाकी काय
तुमचे मूल नाही नाही खेळतीय
मोठे आहेत आमचे सगळे गेलेत कामाला गेलेत कामाला म्हणजे क्लासला गेलेत ते
अच्छा
हो आम्ही कसं फोर्टी फोर्टी प्लस आहे ना सिक्स् स्टँंडर्ड आणि आपलं वर्क फ्रॉम होम, असं आपलं चालतं. म्हणजे सगळ्या बिझी, हम्म त्याच्यामुळे तुम्ही किती दोनच, तिघंच असतात का?
हो, तिघच आहे आम्ही पण अच्छा, आमचं पण आता पुढेच आहे
आता सुरुवात आहे ना, मग तीन ठीक आहे ना, अडीच म्हणाल काय हरकत. की नाही, हम्म तेच ना. नाशिकला मग किती दिवसातून जाणं होतं
आता उद्या उद्या सकाळी निघायचंय
वा वा वा म्हणजे वीकेंड आला वाटतं हे ना
हो म्हणजे आता ना दहा दिवस कंप्लीट ह्या वेळेस आम्ही जास्त राहिलो मागच्या महिन्याचे दहा प्लस या महिन्याचे दहा नाही झाली कंप्लीट
बरं बरं बर ह ते आहे नाही खरंच खूप आठवण येत इथं कधी कधी तरी पण आपण एवढं बरं हाय की आपण जाऊ शकतो इथं
हो हू मग आता उद्या सकाळी तर निघायचंय
हा निघून मस्त एन्जॉय करायचा नाही का नाशिकला कुठ राहायला
नाशिक मला म्हणजे आम्ही तिकडे चांदवड माहिती आहे तुम्हाला हो म्हणजे तिथून तिथून पुढे पण आमचं गाव हाय
हो का
हो म्हणजे चांदवड जवळ माझ माहेर हाय आणि तिथूनच पुढे सासर हाय
अच्छा कुठ हाय यादेवळा सटाणा मालेगाव
हो माले हो मालेगाव वगैरे पुढे राहिलं
हू हू हू हू तिकडे ते बाबडबारीन ते आम्ही जातो ते चांदवडच्या देवीचं